आवाज येतोय का? हॅलो
कईट हो हो येतोय येतोय हा काही नाही चालू लागूनच बाहेरून म्हटलं काय झालं मला म्हणाले बँके त गेलो होतो सगळं.
हम्
हिला आम्हाला जमणार आहे का या गोष्टी आणि त्या फोनला हात लावला जरा टच केला की त्याच का बंद होत होत. ए बाबा तुम्ही काय ओपन केलं? कोणतं ऍप ओपन केलं? कसं समजणार आम्हाला हे? तुम्हाला शिकवायला आमच्याकडे वेळ नाहीय. असं सगळं बोलत होते ते. हम्म.
अच्छा.
कसं झालंय आजकालच जग खूप अ म्हणजे वेग- पकडलाय. आजकालच्या जगाने खूप वेग पकडलाय त्याच्यासाठी वेळ नाहीेए. मुलांना आई वडिलांसाठी, घरातल्या आजी आजोबांसाठी वेळ नाहीए अजिबात.
अगदीच अगदीच.
त्यांना असं वाटत त्यांनी टीव्ही बघत बसावं- त्यांनी गाणी ऐकत बसावी. त्यांनी बागेमध्ये चालायला जावं. त्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावं. पण हे शरीराचं झालं मनाच काय? मनाचही एक आरोग्य असतच ना माणसाचं.
बरोबर असं अपेक्षा आहे सध्या कि- घरातल्या वृद्धांनी त्यांच त्यांच त्यांच त्यांचा टाइम त्यांनी ठरवावं कसं जगायचं? - कसं करायचं? पण त्यांच्या मनाचा कुठेच विचार केला जात नाही की त्यांना काय हवंय? त्यांची ह्या वयात आपल्याकडून काय अपेक्षा आहे? - आपण खरच विचार करत नाही.
आणि हा केला गेला पाहिजे. त्यांना असं म्हणजे- तुमचं आता सगळं संपलंय आणि तुम्ही फक्त वेळ कंताय असं नाही त्यांना जाण
बरोबर बरोबर. बरोबर यातन पर्याय मग असं होतं की मग काही ठिकाणी वृद्ध स्वतःच वृद्धाश्रम पत्करतात की आम्ही तिथे आमच्या माणसांमध्ये जातो. आमच्या वयाच्या माणसांमध्ये जाऊन आम्ही, आमचा वेळ घालवू असं खूप सर्व ठिकाणी ठ आपल्याला हे ही दृश्य बघायला मिळतं की कोणीच वेळ देत नाही. घरामध्ये आपण कोणासाठीच महत्त्वाचे नाही आहोत, हे लक्षात आ नंतर मग- टोकाचं पाऊल उचललं जातं की चला आपण इथे आपली गरज नाहीये आपली गरज संपलीय. असं समजून घरात- मोठी माणसं अक्षरशः बाहेर पडण्याच्या मार्गावर असतात. खूप साऱ्या ठिकाणी हे बघित- य म्हणजे मी अनुभवलय.
पण- हा हा. पण- तो जो सोडवायला येतो मुल- गा. तो पण कधी काळी कोणाचा तरी बाप होणार आहे आणि उद्या त्या स्थानी तो असणार आहे, हे तो कसा विस-
कस विसर बरोबर हा विचार नक्कीच प्रत्येकान केला- पाहिजे की त्या जागेवर आपणही-
ज्या बापानी तुला चालायला शिकवलंय. - तू खूप वेळा धड पडला पण त्यांनी जिद्द सोडली नाही. त्यांनी आशा सोडली नाही. त्यांनी तुला उभं करूनच दम घेतला ना?
बरोबर.
मग तू आज- हा -त्याची काठी बनण्याची जेव्हा तुझी वेळ आली तेव्हा- तू का मागे सरकतोयस? आणि तू काय आजरा- मर नाहीयेस. तू पण सगळ्या- तू आज बाळ आहेस. उद्या तू तरुण होशील. किशोर वयीन होशील त्याच्यानंतर- तू बाबा होशील, नवरा होशील यात तू पण जाणार आहेस ना त्या च-
प्रश्नच नाही. हा विचारच नाही करत. हा कोणीही विचार करत नाही की त्या जागेवर उद्या- ल्याला सुद्धा उभं राहायचंय. आज आपण जे करतोय ते आपलं मूल आपल्याला बघतय. आपण- काय करतोय? आपल्या आईवडिलांशी कसे वागतोय काय? त्याच पद्धतीने- ते उद्या आपल्याशी वागणार आहेत.
आणि मूल हे अनुकरणानी शिकत असतं मूल अनुकरणानी शिकत, तुम्ही चांगलं शिकवा हा ते चांगलं शिकणार, तुम्ही त्याच्याशिवाय घाण्यारड्या शिवा द्या ते ते शिक
बरोबर आणि आपण काय वागतो कसे वागतो घरामध्ये याचं अनुकरण लगेच मुलं करतात, आणि आपल्याला आपण एखाद्या ठिकाणी चुकलो तर ती मुलं आपल्याला सांगतात. की तू मगाशी असं बोलली होतीस मग आता मी बोललो तर काय चुकलं अंगदीला. लहान मुलांकडनं ही उत्तरं येतात.
बाबा मोठे आहेत, बाबा मोठे आहेत, त्यांनी केले तर चाल हे चुकीचं आहे, बाबा मोठे असले तरी त्यांनी जी भाषा वापरली ती चुकीची आहे.
नक्कीच नक्कीच,
आजकालचं पालक तत्व एवढं सोपं राहिलेलं नाहीये जेवढ, आपल्याला वाटतय कारण मुलं ही खूप तीक्ष्ण बुद्धीची जन्माला येतात.
नक्की नक्की खूपच एक्स्ट्रा ऑर्डिनरी,
आणि त्यांचे जे प्रश्न असतात. त्यांना कधीही थांबवायचं नाही, कारण त्या प्रश्नातून ते शिकत असत. त्यांची जिज्ञा चवृत्ती वाढते, त्यांनी प्रश्नच नाही. विचारला शाळेत गेले, डबा खाल्ला आणि, आले घरी काय उपयोग आहे काय शिकणार आहेत मग ते. आणि पालकांनीही विचारलं पाहिजे आज तुम्ही कोणता नवीन धडा शिक,
बरोबर संवाद हा झाला पाहिजे, मुलामध्ये आणि पालकांमध्ये त्याच प्रमा, आपल्या आईवडिलांशी पण आपला संवाद झाला पाहिजे कारण, आज आपण त्यांच्या ह्या वयामध्ये जर आपण त्यांच्याशी व्यवस्थित वागू, तर उद्या पुढे जाऊन आपली मुलं तेच अनुकरण करून आपल्याशी वागणार आहेत.
बरोबर आहे आणि एक तर तुम्हाला धावपळीच्या जमान्यामध्ये तुमच्याकडे वेळ नाहीये. आहे का? मुलाबरोबर खेळायला वेळ नाहीये तिथ आजोबा कामी येतात. तुमच्याकडे गोष्ट सांगायला त्याला वेळ नाहीये झोपी लावायला वेळ नाहीये तुम्हाला, त्या जागी आजी गोष्ट सांगू शकते.
अगदी अगदी आम्ही, हो म्हणजे मी माझ्या बाबतीत सांगायचं ना जर, माझे सासू सासुरे दोनीही नाहीयेत तर आता. घरामध्ये दोन दोन लहान मुलं असताना मोठ्या माणसांचे काय, गरज आहे घरामध्ये हे मला विचारा.
बरोबर आहे जे
हे नक्की नक्कीच नक्कीच सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकट्याने सगळं हँडल करणं इतकं कठीण आहे की अशक्यच आहे ही गोष्ट, म्हणजे अक्षरशः पावलोपावली डोळ्यात नं पाणी निघतं की आज त्याचे आई वडील असते तर मला थोडासा तरी आधार हो मिनटा मिनटाला मनात येत आज नऊ वर्ष मी अ हे अनुभवते आहे. म्हणजे मी अगदी स्व ताचा अनुभव सांगेन की नऊ वर माझ्या मोठ्या मुलाला आता आठ वर्ष झाली नववं वर्ष सुरू आहे. तो झाल्यापासून अगदी तो राहिल्यापासून मी अनुभवते आहे की घरामध्ये कोणीतरी मोठं माझे आई वडील आहेत. पण ते त्यांच्या त्यांच्या व्यापामध्ये व्यस्तेत त्यांची मुलं आहेत त्यांची नातवंड आहेत त्यांच्यामध्ये ते त्यांच्या संसारामध्ये आहेत पण घरामध्ये एक मोठं माणूस एक मोठी व्यक्ती असणं हे किती गरजेचं आहे, हे ज्यांच्याकडे आहे त्यांना खरंच कळत नाही. आणि ज्यांच्याकडे नाही त्यांना विचारा की काय किंमत असते या गोष्टीची.
मा मी जेव्हा आई होणार होते तेव्हा मा वडलांनी मला सांगितलं तुझं काम, तुझी भांडी ही रात्री दहाला धुतलीस तरी चालेल. तुझे कपडे वाळले नाही तरी चालेल. पण त्या लेकराकडे लक्ष द्यायचं त्याची तहाण, भूक तो उठला की सगळी कामं बंद. जेवढ्या वेळ तो झोपला तेवढ्या वेळात तू काम करून घ्यायचं. कारण ते तुमची म्हणजे पापणी पण लवू देत नाही. एवढ्यात ते काहीतरी उद्योग करून ठेवतात. माझ्या मुलानी माझ्या घरचा अनुभव सांगते, माझ्या मुलानी माझी मुलगी मोठ म्हणजे जशी तुमची मुलं आहेत. होय आणि तशीच होती माझी तिनी, अ तिच्याकडे फळा होता. आणि खडूनी काहीतरी लिहित होती आणि तो छोटा झाल्यावर मुलं टाकून देतात. तिथेच टाकून दिला आणि मी बाळाची पेज करायला म्हणून आत गेले. आत गेल्यानंतर त्यानी रांगत जाऊन तो खडू उचलला आणि नाकात
बापरे.
आणि मी जेव्हा पेज पाजायला त्याला मांडीवर घेतलं, तो मला असा बोटानी दाखवत होता त्याला बोलता पण येत. नव्हतं. नंतर मी वाकून बघितलं. त्यांच्या नाकपुड्या एवढ्या छोट्या असतात. की आपली करंगळी पण जाऊ नायी शकत. मी अगदी घरच्या कप पड्यांवर पैसे न घेता मी दवाखान्यात पळाले, आज मी तिथे आ पंधरा वर्ष राहते त्या एरि त्या भागामध्ये पण नाकाचा डॉक्टर समोरे पण मी एवढी टेन ह्याच्यात आले. भांबवून गेले की मला समजलं नाही की कुठंय डॉक्टर कुठे मला रोडवरच्या लोकांनी सांगितलं समोर डॉक्टर, तिथे गेल्यानंतर ते म्हणाले. तुम्ही पैसे भरत असतील, डॉकरा डॉक्टरांची वेळ तर सकाळची आहे, पण तुम्ही पैसे भरत अस. तील तर डॉक्टर आता येतील. मी डबल पैसे भरते म्हटलं तुम्ही फक्त माझ्या मुलाच्या नाकातून ते काढा. कारण नाकातल्या ओल्याव्यामुळे तो फुगत
बरोबर बरोबर.
खडू म्हणजे मातीचाच प्रकार असतो ना उडत गेला तो.
एवढ्यासाठीच घरामध्ये कोणीतरी मोठं असावं म्हणजे खरोखर आपल्याला आई वडील म्हातारीे झाल्यानंतर त्यांची अडचण वाटे ते बाहेर जाताना आपल्याला अडवतात किंवा प्रश्न विचारतात कुठे चाललात एवढ्या रात्री? एवढ्या रात्री बाहेर जाऊ नका बाहेर खाऊ नका ह्या अडचणी वाटतात पण त्याच्या मागं त्यांचे काळजी. काय? त्यांचं. हेतू असतो हे आपल्याला आपण जेव्हा त्या स्टेजमध्येध्ये येतो तेव्हा आपल्याला कळतं. की आपले आई वडील आपल्यासाठी का बोलत होते? आणि ही अडचण नक.. हो म्हणून आई वडिलांना स्वतःपासून लांब केलं जात, अगदी कितीतरी? मुली अशा असतात. की ज्यांना साासू वगैरेच नको वाटतात. अशी मुलं शोधतात की, ज्यांना आई वडीलच नाहीयेत. किंवा जे विभक्त कुटुंबामध्ये आहेत. किती विदारक दृश्या आहेत? समाजामध्ये की अशी मेंटॅलिटी. ती मुलांची किंवा मुलींची असावी कशासाठी? अरे पुढे जाऊन तुमच्यावर कुठला प्रसंग आल्यानंतर. तर घरामध्ये वयो. कोणतरी असेल तर, इतका आधार असतो त्याचा की, बाबा तुम्ही जा आम्ही आहोत घर सांभाळतो. घरामध्ये आहोत. तो एक फोन दवाखान्यात गेल्यानंतर तो एक फोन, काय झालं? काय म्हणाले? डॉक्टर. तर हा इतका मन भरून येणारा अस. हे हा प्रसंग कि अगदी, अगदी, त्याच्यासाठी हे. खूप गरजेचं आहे की, त्या आई वडिलांना त्यांच्या वृद्धा वृद्ध काळामध्ये आपण त्यांना वेळ देणं, त्यांना समजून घेणं, त्यांच्या आडी अडचणी सोडवणं. आपल्याला जमेल जे जसं जमेल तेवढं आपल्याला वेळ देणं शक्य नसेल तर, त्यांना अशा ठिकाणी रमवा की त्यांचे मन रमेल.
आणि दुसरी गोष्ट कस आहे? त्यांना त्यांच्या वयात त्यांच्या हौसेला मोल देता आला नाही. ते करू दे्या ना त्यांना, त्यांना ज्या खेळाची आवड आहे. त्यांना ज्याच्यामध्ये काहीतरी करायची इच्छा होती. पण पैसा आणि वेळे आणि कर्तव्यअभावी ते नाही करू शकत. ते करू द्या त्यांना मला एकत्र कुटुंब पद्धतीची खूप आवड होती, पण माझ सासर आहे सांगली आणि नोकरी साठी माझ्या नवऱ्याला, पुण्यात राहणं भाग होतं. आणि त्यांना गावाकडची सवय असल्यामुळे त्यांना ते बंद. ात राह त्यांना मान्य नत मला भय हच होती म्हणजे असं नाही की चूक ही फक्त मुलांचीच असते, किंवा सुनांचीच असते. खूप वेळा त्यांनाही वाटत असत पण पालक त्यांचा हट्ट सोडत. नाही म्हणजे त्यांना असं नाही आम्हाला आमच्या गावाकडेच रायचंय आम्हाला आमच्या गावा त्यां म्हणजे दोन्हीकडची चूक आहे मला असं वाटतं की, एक एकाच दृष्टिकोनात मुलं वाईट आहेत, त्यांना वृद्ध नको, असं आपण नाही म्हणू शकत.
का आपला बरोबर आपला वेळ झालेला आहे. अ खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून
हो हो हो हो हो थँक यू धन्यवाद धन्यवाद हो.